हॅलो ट नाही शेवटचा कॉल राहिला हो. चार झाली होती एक कच राहायला होता. ते दा कतून ला नाही पाच नाही झाले, चारच पण मग मला वाटव ते, पाच झाले पण चारच दाखव ते.
हा का.
हो म्हणजे सबमिट नाही झाला, काय म्हग पाहि पण सबमिट तर दाखवलते सगळे कॉल. वरती हिरवी लाय नालीस नइ. पाटी मागच्या कॉलनि नाही पाठी मागच्या कॉलची हाय पूर्ण, चारची हिरवी लाईन एक कॉलची नाइ ना.
बर.
हां. तेच मतलं. मी आता याच्यामध्ये जर झालच पूर्ण तर ठीक, नाही तर मग ये ना आर् नवेरी शोरूम पण आल्यावर.
अरूण दिल का?
म्हणजे त्यांना फोन लावावा लागेल ना, मग दुसऱ्या नाही य कोणला काही बोलतो गीता ताई.
तेजलला लावा ना तेजल गज बोलती.
हाव का हा मग तेजला लावील. पण तेजल गेली का नाही कानू इंदापूरला गेली होती.
नाही गरीबी असली तर बोलती पण तस काय नइ तिचं
हाऊ का, नाही म्हणजे नाही का मी तीच ते लेक लाडकीचा फॉर्म भरवलाय तीच्या मुलीचा
हा हा.
तीला फोन केला होता ना ती मला म्हणी ताई मी इंदापूर लाय म्हणे ते तिचं उत्पन्न लागत होत ना.
हा आव तीनन कुंटुब नियोजन ऑपरशन केल.
मागच्या ते ऐला सोळा सत सतराच्या याच्यात नायना झाला, हां म्हणून इंदापूर ला होती ती
इंदापूरला
हा मला माहित होत, आता बी चालूय इथं एक टा ऑपरेशन ची स्कीम मला त्या दिवशी भानुबाई म्हणत होत्या, गावात गेली ती त नका बाई
जाऊदे चल पाहू पुढं.
आवो य बघा आता माझी मम्मी माझ करील का त्या लहाण्या बहीणी-
हा बाई ते ते पण झालं ना डिलवरीच दोन दोन म्हणल्यावर मग लई अवघडे.
ती आताही कुणती कुणीतीची दावाखान्यातली फजिता झाली घरी ईल
हा नंतर देते जा. मग काय अ तेच ना मग दोघे दोघेच नइ करण होत ना
गेली
नाही. अक्का बंद काय होत? म हाऊ
कायला रीकामी हातान फडफड वतई. ऑपरेशन झाल्यावर निदान तुम्ही आराम त करशा न आठ दहा दिवस.
कमी समजा पंधरा दिवस तरी
म.
नाही. जास्तत अण आता दिवस त राहिले नाही. आता पुन्हा लगे, आणखीन दहा-पंधरा दिवसान कामच सुरू शकत. कारण व्हय का आपण हेच्या अगोदर करायला पाहिजे होतं मग
हा. याच्या आधी कोणतं करत्याय? कायणू घरातले काम न ते
आहे. पण मग हे आमचं तर यावर्ष तम ना उरकून दिल नाही. सुट्ट्याच बी सुट्ट्या असून बी दिल नाही.
ती मला मत होती बा. तुम्ही ते आमच्या ते मामा ते नाही का? मला तू गेली साठ लोटे तुम्ही पाठा नका पाठू म्हणल पण म कइ नाही म्हणलं. मला आदीच लइ भीती वाटती. म्हणल मी करण नाही तर नाही करायची म्हणलं
अहय माल विला विद्यार्थी ना त्याच्यामुळे तर राहिल मग हे सगळं
मला लय भीती वाटते क हे बाय आधीच सांगते. त्याच्यान माझ आधीच पाटते
कर्ज करत मग म माझं भ त मग दुसऱ्याला लाे सांग तही करून घ्या आमका वम आपण ते पता जायचींमत नाहीे
हा. ती मला म्हणत होती टाक्याचे म तूच कर चार टाक्याच
दिला न मुलीच का तिला मुलीच ना मुल दिला. तेजलला
मग मुलगाए, मुलगीए.
दोन मुली का? एक मुली मुली
एक मुलगा एक मुलगीए
पण मग मला तिच्या स्टेटला तीन कसता दिसत काय? मी
नाही. नाही. ते जावाचं आहे तिच्या
का हा तेसत हो. ना. हा.
मी तरी तुला कुठं हे करायचं होतं ग? हो उ दे जास्तते एखादा आणखी
हा बागु अंकेत का म तांड केलाग
तर ती काय म्हणती मला गीता ताई मी बावळे आणि झाली म्हणे तीन वर्षात तीन वर्ष दो नाही म्हनी काय. म्हलं बरं तू चांगला की गॅप नाहीच सोडला म्हण म्ह का करतोय म्हणे पोरग तीन महिन्याचं चार महिन्यां होत नाही तर पोरगी राहिली म्हण मला
हा बरोबर आहे मग.
बावळया वानी लई पोर बावळयांनी करत्यात.
हो पण करायच काम घरच तिचे विस्तार आहे का तेजलचे आन क्लास मधे
हा
हम्म
आणि ते काय म्हनी सांगत होती. क्लास म्हणे आता आ माही ओळखिती झालेली त्याच्या आमही बोलतो येतो तर त्याच्याना काही वाटत नाही. तिला घरचंच काम उरकत नाही रे बातई सांगायची एक गोष्ट नऊदहा आ आ अकरा वाजेपर्यंत तर स्वयंपाक चं होती.
हा बा बरं मग घरी कोण नाही हे या बा मग सासून मला माहित चांगलं त्या
हा.
ते ते घ घरी तर कोण आहे त्याचे मोठे जाऊन त्यांच्या संभाजीनगरलाच राहत्या.
की जनावर ते याच्या कं कामावर येन काय.
आ तेेस्ो अरेयते कडीम चंदयंदिर
ति ना पाच सहा जणांचा डबा बी करून देते. ती
हा बरोबर आहे मग म्हणणच वाड्या हा नाही मग त्यानी डबे लावून घेतले असल. पोरांची सकडे मशीनवाल्या बर बर ग म्हणूनचं. मग कस आवरण हो
कस काय आवरण मी तिला म्हणतच असंते हातान पांगेती तू मंग ती माहिती का एवढं करून तिचं ना मार स मज पूर्ण झालेल होत वल्ल चिल्ल सगळं त्या पोरांच्या नादामध्ये ती एवढी पागल बाई ती ह ह चिकण्यासत का आपल्या खारोड्याचा
हा.
पायावर गेल होत तिनं माहिती का?
बाई.
पाय जोळला होता बा तिचा म पाहून कसतरी होत होतं. म्हणलं काम करावंच लागत काम चुक थोडी मला पण आज बी नाही बनलं इतकं बी बावळ आणि काय करते पण गी सगळी इले पोर बावळ्यानी करतेन मला
कोरसले परशान करतेय नाही तर म गु चगली.
मग सासूबाई सगळ कामावर लागत ती सनासन सनासून काम आवरत कामते बाई. माल जरा अशी भेटली असती ना
हा कारण मला सगळं मैत्रीण त्यांचं हा. काल मी पाहत यता आहे कॉल पुन्हा एकदा पुन्हा एकदा लाविते म पायास